हात
हा यालाय काय आवाज?
हा यालागलाय कि.
हा हा हा काय चाललंय आवरलं की नाही?
आवरलं की, तुमचं?
हा माझं पण आवरलंय.
हा हा हा
हम्म बसले निवंत.
हा हा
तुम्हाला काय अस वेगळं काय रेसिपी येतात काय? काहीतरी पोरीना आता दुपारी आल्यावर काहीतरी लागते खायला ते.
असं वेगळं काहीतरी येत आहे काय रेसिपी?
हा तिखट खारी त्याने केलाय कधी?
तिखट खारी व्हय नाही केलेलं मी ते. तिखट शंकरपाळी केलेलं होतं म्हणजे नुसत त्यात ओवा आणि मीठ घालून करत नाहीत का ते.
हा हा हां मग तिखट शंकरपाळी म्हणता का नाही तिखट शंकरपाळी मध्ये अ मैद्याऐवजी गव्हाच पीठ घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ओवा, जिरं, आपलं मीठ ती जरा घालायचं आणि तेल जरा गरम करून घालायचं त्याच्यामध्ये एक वाटी हा मोहन घालायचं आणि तिखट मीठ घालायचं जर मिठाऐवजी पादेलोण घातलं तरी छान लागतात.
हा हा हा हा.
हा आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची जरा.
हा हा हा हा हा.
म्हणजे कसुरी मेथीन टेस्ट येते जरा त्याला.
हा हा हा.
मग ते घालून एकदम असं घट्ट मळून घ्यायचं. आणि एकदम पातळ लाटून मग शंकरपाईसारखं कट करून तळा तळून घ्यायचं आणि तळून घेतल्यावर सुद्धा एका ह्याच्यामध्ये बौलमध्ये ते न अस साध पिट्टी साखर आणि अ मीठ आणि बुक्का जरा असं घ्यायचं.
हा.
आणि ते नाही तरर ते तळून घेत घेतल्याबरोबर त्याच्यामध्ये ते ज रा शिपडायचं असं. चटणी मिठ ते न अस वरण आणि हाला आपण कसं बाहेर ना कसं कुरकुरीत खातात नाही पोरं. त्या टाईप मते छान लागते तस ते.
हा हा हा ह हा चालते की तसं पण करायला येते. सारखं काय काय करायचं विचार येते डोक्यात.
होय आणि मुलांना कस लागतयच खायला शाळा सुटल्याबरोबर लागतेयच ते.
होय.
खायला त्यामुळं काहीतरी काहीतरी पाहिजे घरात.
होय की मग काय तर.
हम्म.
आणि जे पौष्टिक असते ते खात नाहीत.
खात नाही नुसतं तळलेलं पाहिजे, चमचमीत पाहिजे.
होय होय होय आमच्यात पण तसच आहे. अस लाडू बिडू द्या लाडू त्यान काय खात नाहीत.
गोड नको नुसतं हम्म तिकट पाहिजे होयम्. नाहीतर मग आणि एक शंख शंख म्हण आहे ते करता कधी?
नाही ते पण नाही कधी केले नाही.
हा म्हणजे शंख पण छान होते. मग शंख शंखच कस पाठ असतं छोट त्याला अस. लाईन मारल्यासारखं खाच असतात त्याला.
हा हा हा हा.
हा, मग त्याच्यावर कसं आपण मैदा किंवा गावच पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये नुसतं मीठ घालायचं आणि जरा असं तेल घालायचं. आणि मळून घेऊन छोटं छोटं छोटं आपलं गुलाबजामन कसं करतो का, त्याच्यापेक्षा पण छोटं गोळ घ्यायचं. आणि ते त्याच्या पाटावर ठेवून असं फक्त मोठ्या बोटाने असं घासायचं त्याला. म्हणजे ते आपण घासत गेलं की मागनं राऊंड होत होते ते.
हा, हा, म्हणजे ते आता ते नवीन निघे निघालय बघा, काहीतरी. ह.
ते
टीव्हीला दाखवतात बघा, ते मोबाईलवर पण ॲडव्हर्टाईस येते बघा, तशी
अं, तशा आकाराचं मग ते खाच असते की नाही पाटाला. त्याच्यामुळे ते त्या कणिकेला ते खाचेच खाच उठते त्याला. आणि बोटांना असं फिरवत गेलं की की मागणं आपण बोट जस पुढं नेलं तसं मागं राऊंड होतं ते, मग ते शंख टाईप दिसतं. हह, म ते. तसं करून घेऊन तळून घ्यायचं तेलात.
हा.
आणि तसं तळून घेऊन तसं पण सपक पण छान लागत्यात ते आणि एकदम पाक. पण आपण ह्याला कळ्याच्या लाडूला पाक घेतेय तसं निबार पाक घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ते घालायचं, म्हणजे ते गोड पण होतंय. ते मग खायला असं सुकं होत्यात ते. हा, निबार पाक घ्यायचं, पूर्ण असं साखर साखर सारखं दिसतं तसं पाक घ्यायचं त्याला. हम्म, मग ते सुख सुख होतं ते एकदम असं. कडकडी असं, मग ते पण खायला छान लागतं ते पण.
होय, मी ते गोडमध्ये, आमच्या पोरगीला ते एकच आवडते ते. बर्फी असते बघा, एक, दोन, तीन, चार बर्फी.
हा हा.
ते तुमच्यातच करतात लई ते, मला ते रुपाली ताईंनी शिकवलं. शिकवलेलं ते बर्फी ते लई आवडत आमच्या कडं होय, छान, आणि ते हम.
पण कुठेतरी असं कार कंपनीमध्ये येतं, गिफ्ट म्हणून देतात दिवाळीला.
हा, ते काजूकतली टाईप लागतं.
कतली टाईपच लागतंय ते, सेम. आपलं कसं काजू बदाम पेस्ट पूड करून घातलं तरी पण छान होते त्यात ते. आणि तुम्ही काय करता? मंग दुसरा आणि काय मेनू पदार्थ? हा, हॅलो, दुसरं तुम्ही काय वेगळं आणि काय करता, काय म्हणलं? हॅलो, हॅलो.
हॅलो.
हां हॅलो.
हा, आवाज गेला का एकदमच?
एकदमच बंद झाला आवाज.
हा, हा, हा. ते ते काका काकू किनी शिकारी जिल्ह्यात चाललेले आहेत. त्यावेळी त्यांनी ते केलतं त आणि सहज असं केलात म्हणून त्यांनी मला वाटीतन दिलेले. आणि आमच्या पोरगीला एवढं आवडलं त्यानी, त्यांच्या घरला गेले, काकू मला आणि पाहिजे तसलं म्हणायला लाग लहान होती त्यावेळेला ती आणि म परत मग त्यांना म्हंटलं, मला हे करून द्या म्हटलं, मग त्यांनी मला करून दिलं ते. आणि त्याच्यानंतर अनेकदा केल्यावर मग मला सांगितलं कसं करायचं ते. शिकवलं तसं तेनी मला. हा, मग मी करते सारखं सारखं घरी तर ते पोरींना आवड ते म्हणता ना
आवडते होय आणि जे आवडतेय ते करून दिलं तर खातात ना पोरी.
होय, तेच की.
जबरदस्ती करायचं दुसरं आणि काय ते खाणार पण नाही असं होतयं. हॅलो,
काय म्हणजे
हां.
काय वाईट नाही ते
होय होय, तेच की. चांगलंचयं आणि काय करता मग तुम्ही.
आणि दम शेजारच्या काकूनी नाचण्याचं लाडू पण शिकवल्यात परवा
हा, हा, हां.
हा ते बेसन, बेसनाचे लाडू आपण कसं करतो की नाही,
हां.
तसंच नाचनी भाजून घ्यायचं म्हंटलं आणि डिं पण त्यातच तुपामध्येच तं पहिला डिंक पण तळून घेतलेला तेनी आणि आपण काय ड्रायफ्रूटस त्यांनी घालणारयं की नी ते पण सगळं म्हणजे जरासं तळून घेतलेलं आणि बेसन भाजतो तसं पूर्ण नाचनं भाजून घेतलेलेत व्यवस्थित आणि
हां.
ंतर नंतर आपण कसं पिठी साखर घालतो बेसनाच्या लाडूला हा हा, तसंच त्यात नुसतं वरनं पिठी साखर घालून ते लाडू बांधून घ्याय एवढं छान ला ते डिंक तळून घातल्यामुळे कनी असं मधे मधे क्रिस लई भारी लागातेत होय, मस्त लागातेत.
ते बेसनचं नव्हतं आम्ही गव्हाच्या पिठाचं पण करतो तसं ते लाडू. हा, गव्हाचं पीठ आपलं रेग्युलरच चपातीचं पीठ असतं किनी ते पण तसंच भाजून घ्यायचं, तूप घालाय यचं त्यात पीठ घालून भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं डिंक तळून घालायचं नी आपलं काय असं काजू ते नसलं तर पण घालायचं आणि नंतरनं पिट्टी साखर घालून गार झालं की नाय मग पिट्टी साखर घालून, घासून घासून मग बांधायचं. ते पण छान लागतंय. ते सात घालून पहिलं घासून घ्यायचं सगळं आणि मग नंतरनं डिंक, तळलेलं डिंक घालायचं त्याच्यामध्ये. म्हजी ते घासल्यामूळं कसं डिंक फुटत नाहीत मग नंतर ते तसच गोल, गोल, गोल ते तोंडात तसंच येतात. हा, छान लागतय ते पण, मी ते लाडू लई करतो, घवाचे लाडू ते.
हा हा हा हा. असल पोरांना काय तर असलं पौष्टिकच द्यायला पाहिजे, बैरच बेकरीत नाही हे ते आणून ठेवण्यापेक्षा क नाही, हे असलंच काहीतर काहीतर द्यायला पाहिजे पोरांसना.
होय तेच की, आणि काय दुसरं काय आणि करता?
आणि, आणि पोरींच्या साठी असं काय तर म्हणाल्यात काय? वाळ्ळं खानं.
वाळलं खाण्यासाठी हां.
हम्म हं. आणि काय करतोय बई
म् चकलीतन कसं करता?
चकली हेऽ तांदूळ आणि डाळ ते घालून तांदूळ जरासं पाण्यातन काढून नुसत फॅन खाली वाळवून घेत ते, हा आणि एक किलो तांदूळ असलं की त्याला, त्याच्या निम्म म्हणजे सगळ्याच निम्म निम्म निम्म हे घ्यायचं
प्रमाण घ्यायचं त्याच्यातन, हा.
त्याला मग हरभऱ्याची डाळ त्याच्यानंतर त्याच्या, त्याच्यापेक्षा कमी फ चटाण्याची डाळ, त्याच्यापेक्षा कमी पोहे त्याच्यापेक्षा कमी उडदायाची डाळ मुगाची डाळ
हा हा हा. मग ते तेल वढत नाही जास्त? हॅलो! हा हा, ते तेल वढत नाही काय जास्त मग.
दळून आणायचं आणि हे करायचं त्याच, चकली करायचं मग.
हा हा हा, मी रवा आणि अ तांदळा, रवा आणि तांदूळ, दोन्ही जरा जरा भाजायच आणि दळुन आनायच ते पण छान होते चकली.
हा हम्म हम्म, मग ते रव्याच असं हे होत नाही, सुटत नाहीत.
नाही नाही सुटत नाहीत, ते दोरावा पण जरा भाजून घ्यायचं, आणि तांदूळ पण भाजून घ्यायचं जरा.
हा हा हा, मी मध्ये ते ह्याच पण केलं अ आपलं ज्वारीेच पीठ आणि तांदळाच्या पीठाचं. ते पण लई छान होतय, असं खुश खुशीत होतय आणि काय एवढं त्याला, नाही नाही अजिबात मऊ झालं नव्हतं माझं त्याच चकली. अं ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलं तर तांदळाचं पीठ तीन वाटी घ्यायचंय त्याला आणि हेचं प्रमाण, एवढंच त्यात, बाकीचं काहीच घालायचं नाहीय तुम्हाला. आणि आपण, नाही नाही काहीच नाही.
हा.
मी त्यावेळेला इनस्टंट करायचं म्हणून केलतं काय ते, तीन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं, आणि त्याच्यामध्ये ते अ चकली मसाला अ जरासं तीळ अ धन धने पूड जरा आणि मजे आपण एन टाईमाला चकली करताना जे काय काय घालतो, गरम तेलात च मोहन, तिखट ते सगळं घ घालून त्या चकली केलतो,,, लई छान झालेलं ते पण, एकदम खुसखुशीत झालेल बघा ते हे आप आपण सगळं प्रमाण घालून म्हणजे सगळ्या डाळी घालून करतो की नाही, त्याच्यापेक्षा पण ते छान झालतं.
हा हा हा हां मला काय वाटलं, ते ज्वारीच्या पिठामुळे ते मऊ होतंय तसं वाटलं मला.
अं नाही, मऊ होत असेल खरं त्याच प्रमाणच कमी घेतलय नाही ज्वारीच्या पिटाचं. तीन वाटीला एक वाटी ज्वारीेचे पीठ घेतलय,, हा.
करून ट्राय करून बघायला पाहिजे ते मग.
होय होय भारी होतय ते,, मला पण असंच कोणत कोणतरी सांगितलेलंच की.
हम्म, गव्हाच्या पिठाचं पण करतात, पण पण ते मऊ होतय जरासं ते
हा गव्हाच्या पिठाच म्हणून, हां हां होय की.
हम्म
आणि काय तुमचं जेवण तेन झालं की नाही?
जेवण नाही अजून, आत्ता जेवायचं तुमच?
माझं झालंय मगाशी जेवलोय, अं सकाळी पोरींचा डब्बा असतोय नाई. मग त्यामुळे नाश्त्याचं काय भानगड करत नाही, होय तेच की. म्हजे मग जिऊन रिकामं हुतोय.
च्या नंतर जेवायचं.
होय नाही आता नाही जेवत बसत मग नंतर मी. एकदाच काय ते. सकाळी साडे दहा अकरा वाजता जेवलं कि तेवढच.
अकरा म्हणजे झालं जेवण लास्ट, आजच लेट झालंय जरा. हम्म, पाऊस ते
पाऊस आहे की, काय यायचं नाहीयचं या जायचं चालूच आहे. असं धुनं वाळत घालुन आलं कि आलंच लगेच. पाऊस येतय आणि काढून घरात आणलं कि लगे थांबतय पाऊस.